हॅलो, पडली ये.
काय?
पडली गं विहिरीत ती. विहिरीत पडली नव्ह केलं ते पिक्चर.
मी म्हणालोय काय तर पडलं म्हणून मी बघायला आलोय
हम्म
आणि काय कशाची तर रेसिपी सांग. काय खाल्ली काय खाल्लेली
काय करणार आहेस? काय दोडका, चपाती.
दोडका किती वेळ आणताय, रोज रोज दोडकाच काय खाताय.
हम्म काय करायचं. भाजी कुठली काय? सका आता दोडका आणलेला अर्धा किलो त्यो संपला नाहीे, मग आता केला जरा होता.
मग आणि जरा था आसल.
आई संपला की भेंडी काल केलीलीस
काय.
एवढी भाजायची नाही. काल भेंडी केलतीस ती लई भाजलेलीस एवढी भाजायची जी नाही कमी भाजायची भेंडी. हिरवी दिसाय पाहिजे भेंडी. पार तेला काळा कुळ कुळीत कोळसा करून
मला वाटलं, जास्त भाजायची मग चांगली लागत्या.
अह अह लई भाजायची नाही.
मग कशी करायची असत्या.
कच्चीच जरा ठेवायची गं भेंडी चांगली लागत्या.
हा आता मावशीन आणि भेंडी आणून दिल्या.
कुठल्या?
विद्या मावशीन
कधी
काल आणल्या बी येता ना
मग मला कसं काय दिसलं नाही ते आणलेली ते नाव घेऊ नकोस की मम्मे
हा हा भ मावशी न आणलेली ती भेंडी गं
हम्म ती तसली मोठी आणायला पाहिजे आमटीची भेंडी.
काट भिंडी व्हय आता नसत्या गं उन्हाळ्यात असत्या. लवकर आठवाल्या की तुला.
मला आता आठवली
हम्म
जेवाय काय करणार आहेस
काय आता भाकरी पप्पा मसाले भात सांगितल्यात तुला काय पाहिजे मसाले भात आणि आमटी मी म्हणालतो दोन भाकरी करावं झुणका करावं मस्तपैकी गरगरीत
चालतंय
हम्म नाही मग मसाले भात केल्यावर भाकरी कशाला करतोय
मग करजा कि, मग मसाले भात. कशाला डब्बल ही करत बसलाय.
हम्म.
उद्या करू का?
हम्म.
हिरवा कल
शिरवा आणि कसला असतय? आम्ही तर पिवळा करतोय बाई.
हा तच हिरवा काय पिवळा.
हम्म.
हम्म.
आणि काय?
काय नाही.
त्या सुरळीच्या वडावण करत जा.
अम्, करतेत कि हो. वेळ आसल्यासारखं सांगालायस की.
करायच, आता काय?
आता पोटात दुकाल म्हणून दोन दिवस झोपलो. दोन दिवस गेले ह्यात.
आणि उद्यापासून आता काम. हम.
खाल्ले का?
हम्म, काय नाही. वईनिला फोन केल्तो. काय आल्यावर सांगतो म्हणली बाई. पैसे दिले नाही कारण, काय माहीत.
येणार हाय का नाही.
एक तारखेनंतर देतो म्हणले आता.
अजून किती एक तारखेनंतरन.
बघ की. नाही, येणार आहे मी श्रावणात. तव्हा तुम्हाला सांगतो.
काय सांगता पण? काय माहिती? सास स्पष्ट सांगितली नाही गं. भैया होता ना तिथं. भैय्या होता ना, तिथं. मण काय बोलली नाही. उद्या फोन करतो म्हणल्या, सोमवारी. ऑफिसला गेल्यावर तो.
हम्म, ह.
त्यानी राहायला गेलीत काय? भैय्या ते न. दुसरीकडं.
उशर गेल्यात की. एक तारखे लाच गेल्यात. नाही, स्वयंपाक ते न आहे तिथच. तेच वहिनी वरडाल्या. वहिनी तेच वरडल्या. मी काही हितं, काय करणार नाही.
मग कुट करणार?
व्यवस्थित कि ते किचन ठेवल्यावर मग मी करणार म्हणत्या. नवीन घरातच करणार. हितं काय करणार नाही म्हणे. चला. आ धाकटी.
धाकटी व्हय?
हां हां.
आना, हां हां, चल बाय, बाय, हो हो. इस्त्री केलं नाही का, इस्त्री केलं तई म्हणलं बर, सकाळी नव्हता काय तुम्ही?